हॅलो
बोल ना
आवाज उरला आला का
हा
फोन तुमच्याकड नाही राहात का दुपारी
राहीन ना
हो का आज पण मग काम रही ना शातात
मग शेतात बी आम्ही सोबतच राहतो
ह का
हम्मम
हा झालं स्वयंपाकच्याचा
साहे बा चाले पाणी आलं नळाला आता
हा का आम्हाला रात्री आलं होतं
रात्री आता तुम्हाला
हा रात्री सोली दे ना आठ साडेआठ ला
एवढ लिस्.
हा.
हा मी साडेआठ ला झोपल राहतो लगे
एवढं लवकर
म
मला वाटलं रात्री करत काय करण फोन तुम्ही
बाई मी करणार होते म लईच मागली अ खर झोकलीच म्हून लई
पूरी काय नाही झोपून जाते नऊ साडे नऊ ला
हा ते त्यान काय मग नंतर तो ठेवला लगेच फोन आला तेऊ जाेऊन मम्मी घेत तो करून पण मग मी पणालाच नाही केला मला झोपाली
भाई कॉल करा आजच्या दिवसच तेई मला पाच करा लागलं तर मी तुम्हाला पाच च करते
हा आजचे दिवस होचे ना
पैसे
नाही मागस या्याच्या आगे मला एकशे पंचान्नव रुपये
हा का मला ना येतच नव्हते. पण मी काल ना अकाउंट नंबर चेक केला बई डबल रिट म्हणजे दुसरा टाकला. मला पहिले येल होते ना तर मी पोस्टाच गलोत त्याच्यावर आलेच नेहमी पैसे..
नाही का.
का महाराष्ट्र बँकेच टाकलं मी मी नव्हते करणार आता म्हणलं. जर नाही आले पैसे मग करणारच नाही.
ह ह. हा आमचं बी नवीन अकाउंट मागरल ते आता.
मी काढलं टाकलं ना नवीन.
हव का.
हा.
रेखता बी वाटतो कार्य आप मध.
ह ना ते आपण तेनी सांगितलं मला म्हण त्या स्वाती तई रेखाताई म्हनलं मग र्याखत येईल. मी तुमचा नंबर होता माझाक नाही त्यांचे वीस एक झाले पा
हा हो का.
काल ते नाही स्वप्नाला. तैला केले परत जय तैल केले पाच पाच ते दहा झाले परत मला तनुजाला.
हम्म चकीिला खळते वाटतर त्यांना
त्या तिचा नाही लागलं वाटत.
नाही का
हम्.
त्यांचा नंबर पाच करण त्यांना.
हम्म हा ना. भलत टाइमिंग बी भलतय त्याला आधहा मिनटं बोोलयच. च.
दहा मिनटं बोलला तरी काय.
हा तेच नाव.
तेजल
हम्
त्याच्यात कास कार्य आपमधलंच बोललं गेलं पाहिजे
काही नाही काही नाही आता आपण असं बी बोललं दुसरं तर काय होतं काण हम्
तेच हो मी रात्रीस लावणार होते.
हा मालत्या ह्या जयत म्हणे त्यांचं ना संध्याकाळी दुधाचं पाच चार दिस लाव म्हणे. नंतर नका लव म्हणे त्यांचं दूध काढायचं ते चालतंणे. मग मीच बघूला पाच चार अगोदर लावले होते दोन फोन पण ते निचललेच नाही.
अगं मग पाचच्या आधो घर ना आ फोन चार्जिंग लावताना बाजूला जायल होत बाहेर.
हा आ का.
हम्म.
हम्
त्याच्यामुळे लागला नसल म्हणतो उचलला न सांगतो. कोणास पोरा बी नव्हते आणि आमही बी नव्हतो घरात बाहेर बसल होतो.
ह मला रात्री आले च चौ. रुपया आली पहा रात्री साडे दहा वाजता. करायचे हा. पूर्ण नाही झाले नाही की नाहीय आता शिकवा. बारा झाले आता यतीरावा कॉल आहे तुमचा..
ह हो का. मग आता तुला लावलंच. सोळा होईन पाय पंधरा बाकी आहे म.
बापरे एक जु ग केले कोण कोणाल केले
च केले ल दचे की कही वार न वई कही
हा
गल्लीतल्या गल्लीतच
ह
हम हा म्हणलवत मा तुम्ही म्हणून त्याच्यात नंतर मग ज्याने फोन केला म्हख तई लावलात मी मग लारे गाडी घेनचे नम्र घेण्या लागा ते मग
माझा नंबर आहे ना तुमच्या ह्याच्यात
मा तूच आहे पण मग तू माहित न्हताना मग दादा आणि मम्मी त्यांचा फोन आलता म्हणल मग बरोबर ते कार्य अप साठीच करीत असं म्हणल
हम्म
हम्म धरीचला मोठरी गावाली येव आ या टिप दू घड आप हा मोटर लावून दिली आता स्वयंपाक करून घेेते
हा सतत जायचं काय
जाणेदर सग ळं वळत बदलावाला
हा मला बादच लावायचे
आठ दिवस झाले आज लावायला समजण ना
हा आम्हाला आठ दिवस झाले दोन तिकड लेखऊ राहिले बाई पण सुरला
पुरीचे लावायचे आहे का
हा तुरीचे बिन कपाशीचे दोन्ही लावायचे मामा काल पोहून आले ना आ खाल्ल म्हणे म्हणजे उगल उगल गल सगळं चांगलं पण त कोणती पाख र आहे ना तर डायरेक्ट खाली उकरू राहिले ते
हा ती लंबल आहे चोरचीची
हा ना
आज काय सुट्टी पोरीला
हा सुट्टी पाच मिनिट झाली बाई आता शिक
माणस बी लई हसू राहिले काय नाही एक झाली की एक झाली की यग
बरं हम्
तेच म्हणलो
हासायचेच काम आहे ना मग बाई हासायचेच काम आहे ना मग
आम्ही काल दिवसभर तडच बसेल चेअरमन अन्नाच्या वाट्यावर तेच चालू होतं दिवसभर
ह हा आता
हम्म
रेखा ताईचे थोडेच राहिले बाई रेखाताईने लावले काल फोन वर
रेखा ताई चे राहिले असेल मग थोडसं मग
हा
त्यांना तेच काम केलं मग काल ते स्वतःचा फोन असला का मग बर राहतं ग माणसाच्या फोनवर नाही जमात
हा आमचे आहे दोघीचे स्वतःचे म्हणा
हा तू झा भी तूज तू पेशले आहे
हा
त्याच्या मुळ
हो
ह त्या काय करूले
आता तिकडे लोणीला आज येतील ना आता आज समासर
मग देना चालू अस न तुई मग
बक काय खाली दोन दिवस गेले पाठाश महि्या नंतर पोह चालू आणि लावायचं घेतलं होतं लोन म गाम आता घरचंच
वावर करेल काय मग तो कोणात
गवळ्यात हा ना ते चाव्हानाच एक एक करे आणि दुसरे येत लोणीची बावाज दोन एक तर कोणच
वणच कोणतं ते रस्त्यावरलं
र आरुणेल होत क वस त्याच्या पलीकडा मध नंदावेच्या शेजरीत्या
हव का
हम
ते दुसऱ्याचे वाटतं मग
हा काय मती मलाच नाही सांगताय ना रोकॉणाच तर पण नंदा तही ग त्या त्यांच्या शेजारीचे बांधार्यायला बंड
हम हो का
हा
आज जरा बरा उघडावा दिस राहिला आज सगळेच कामाला पळती बादल आवाज किती काम रात एक दोन तासाचं पण मग जाई जाई नाही जावत
हा ना आणि ती वावर बी बोलते द धुरीे आमच्या गवाळ्यात
तेमचा ना आमचं सरकारच
तुमच तुमचं नाही निकड दुसरीकडे इिकड
तुमचं तिकडे आहे ना आमचं घरीच्या पहिलीकडे येईल
हा का झरीच्या पलीकडे आहे गावाच्या झरीच्या म्हणजे गावाच्या पलीकडत्या झरी गावाच्या
हा इकड आकड हम्म येनचेर गवाळ मे त तुला तुला कायच माहिती आल्या तू गयलाच नाही त त बस खराचंद बोलून नंदाला
होम
निध होतला आता
आ काय म्हत
त्याला मी कॉल ठेवल्यावर परत पंधरा मिनिटं थांबावं लागतं बरं काय
नाही हो काही नसतं राहत तस
लागत नाही आपण तो्म शकीचलताच तू दहा पंधरा मिनिटं थांबलं का मग लागत जाई
नाही लागतोन
ह
लागतो मी रात्री म्हणल एक तेतानु द्याला क लक्ष म कराय लगेो लाून तर ऑनलाईन त दहा जा हम्म हीच ना नंदाबाईची ना ती नंदा ताईच्या वज तीच बोलती
हा मंग चालत ना
हा त्यांच्या फोनवर
आम जा्यायच्या तर काही माणसं बोलेले पोर ह बोलेले
हा बरं ह तेम कॉल लावून देत अस माणसा बोला माणसासोबत
टायम आहे झाला काय होत टाईम
हो पहिले दोन हजार आलेत तुम्हाला स्टार्टिंगच्याच
तेवीसशे रुपये येईल पाय मला पहिले तेवीसशे पन्नास वेले
हा का
हम्म
हम ह मला पहिले दोन हजार आले होते दोन हजार चाळीस समजा अडीच आणि नंतर हे आता आता आले एकशे वीस का काय
हा का
पहिले येऊन बी काही कामाचे नव्हती माहिती आलेच नव्हते मला ते आता. आले कलचे
कस काय कामाचे नव दे
अवदी मी पोस्टचं दिलं होतं ना ते पोस्टाच्याच्यावर आलंच नाही एक बी रुपयाने आला काहीच नाही
अरे देवा
तुम्ही ह्या वेळेस म्हणलं आता ये ना आता भरलं ना याच्यानंतर भरीतच नाही म्हणलं पण मग काल मी पाहिलं खटपट करून तर अकाउंट नंबर ते चेंज केलं ना आता टाकलं गेलं बाई नाही तरर टाकलं जातच नव्हतं
हम्म हम्
मग नवीन टाकलं त्याच्यावर आले पैसे
हा का
जेवन गेला महाराष्ट्र बँकेचे पैसे आले
मग महाराष्ट्र बँकेचच कायम म आता पडेल
ए मी परत परत कॉल करते मी आता दहा मिनट झाली